हा!
नमस्कार ताई!
नमस्कार बोला ना!
झाला चहापाणी संध्याकाळचा?
हो झालं तुमच झालं का? हा हा
हवामान किती छान आहे ना ताई?
हो ना
आता पावसाचं वातावरण झालंय.
हो
तुम्हाला काय काय आवडतात आई पावसाळ्यात करायला जेवणात वगैर?
म्हजे अ विशेष अशी काही माझी आवडच नाही ओ. पण तरी मग भजी म्हणजे असं गरम गरम जे पदार्थ असतात भजी वड वगैरे असं करायला खायला आवडतं.
मी पण गरम गरम भजी वडापाव वेपर्स असा मला पाऊस चालू असताना खूप आवडतं, गॅलरीत गरम गरम चहा बसायचं खूप भारी वाटतं.
मस्त एक चहाच कप
हम्म
गरम गरम भजी.
हा ताई तुम्ही नोकरी करतात ना? मग त्यामुळे जर घरी जरा कमी वेळ मिळत असेल ना मुलांसोबत. हॅलो ताई. हॅलो तुम्ही नोकरी कर तुम्ही नोकरी करतात ना?
हो
त्यामुळे घरी जरा मुलांसोबत वेळ कमीच मिळत असेल तुम्हाला
कमीच मिळतो.
मग सुट्टीच्या दिवशी सर्व एकत्र येतात ना.
हो
तुमच्या कुटुंबात किती आहे? एक मुलगा आणि एक मुलगी तुमची माझ्या पण एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर मला पण मुलांसोबत वेळ कमीच भेटतो पण सुट्टीच्या दिवशी मी काय करते कधी कधी घराची साफसफाई करते. ते मुलांबरोबर गार्डन मध्ये फिरायला जाते बागेत.
हत
करताय
मी अकाउंटंट म्हणून एका ठिकाणी जॉबला आहे सध्या. च म्हणतात मी मुला का के तो बोलते. हां महान काय म्हटलं त
सुट्टीत काय काय करता?
सुट्टीच्या वेळे ग आपल्या घरी आलं की मुलांसोबत थोडा वेळ घालवायचा काही म्हणजे त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या किंवा गेम वगैरे खेळायचं.
मी काय करते सुट्टीमध्ये आपले विनोदीची चित्रपट असतात ना लक्ष्मी बे लक्ष्मीकांत बेर्डेसरांचे. ते बघते. आता जेनेल आणि रितेश देशमुख सरांचा राजा शिवाजी चित्रपट आहे. तो बघितला खूप सुंदर आहे शिवाजी महाराजांची भूमिका त्यांनी खूप सुंदर केली.
हा हां नाही आम्ही म्हणजे पिक्चर्स वगैरे पाहतो.
हम्म
चित्रपट वगैरे पण म्हणजे. ते ते बघत असलं की तिकडेच लक्ष लाग. ना हो त्यामुळे मग आम्ही शक्यतो गेम खेळायचं किंवा ग. गप्पा मारायच्या वगैरे असं काहीतरी असतात की जेणेकरून. एक. क्वालिटी टाइम स्पेंड करता यायला पाहिजे आपल्याला एकमेकांसोबत.
हो आम्ही मुलांसोबत कॅरम खेळतो चलसाठ. साप शिडी अं. मी सुद्धा खेळते त्यांच्या बरोबर. आणि आम्ही मुलांसोबत आहे ना श. थे ना सापसिडी चल्लसाठ कॅरम. असं आहे गो गोट्या सुद्धा खेळतो आम्ही.
हो तसच काही मी म्हणजे असं नाही पण. सापशिडी कॅरम लुडो.
ह हम.
प्लस मग ते बिझनेस गेम वगैरे आहेत ना जे बैठेके. ते अस खेळतो.
हा. आणि आता खूप आता पावसाची सुरुवात झाली आता फिरायला जावं वाटतं तर सुट. आपण आपण एकत्र फिरायला पण जाऊया.
हो चालेल ना नक्कीच जाऊ.
पण आता पहिला पाऊस पडला म्हटलं की ग्रामीण भागात आपल्या शेतकऱ्यांची. पेरणी कामे करण्याची लगब ग सुरु होते ना.
हो.
आता पेरणीची कामे सुरू करत असतील ते शेतकरी. चालू झाली असतील त्यांची आणि त तुम्ही. प्रवास करत असताना काय करतात त्या प्रवासामध्ये.
अ काय म्हटलंय.
तुम्ही प्रवास करत असताना प्रवासमध्ये काय काय करता प्रवास करत असताना.
मुलांशी गप्पा मारणं किंवा मग. म्हणजे. काहीतरी असं मुलांना माहिती प.
सांग ना ओके माहिती सांग म प्रवास करता अस. गावांची वगैरे कोणते्या गावाले त्याबद्दल माहिती सांगणे.
आपल्याला माहितीय. तेवढं.
हा हा ओके ओके मी काय करते ताई. ते तर करतेच प्रवासात पण आपली कादंबरी न्यूज पेपर गोष्टींची पुस्तके असे वाचते. मी खूप सारी गोष्टींची पुस्तकं वाचली प्रवास करताना.
हम्म हम् हम् हम्.
आप मृत्युंजय शिवाजी सावंत पर त. खांडेकरांची बटाट्याची चाळ. पु ल देशपांडेचे हो. ावा वाचलाय शिवाजी सावंत पानिपत विश्वास पाटील त्यांची. खूप साऱ्या नट सम्राट. असे खूप सारे एक होता कारवर असे खूप सारे मी पुस्तक प्रवासात वाचलेले ह
हा हा
आणि मला प्रवासात गाणी पण खूप ऐकायला आवडतात लता मंगेशकरां जी.
गाणी ऐकायला मला पण आवडतात प्रवासमध्ये.
खूप कोणती गाणी आवडतात तुम्हाला तरी त्यातल्या त्यात. जुनी गाणी ना हो मेला पण. आणि पुढच्या सुट्टीत तुमचा काही प्लॅन आहेत का
नाही अजून तर असं काही ठरलेलं नाहीये
ठीक आहे मग आपण बरोबरच जाऊया पुढच्या सुट्टीत फिरण्यासाठी
चालेल ना दिवाळीच्या सुट्टीत जाऊयात
हो आणि तुमच आरोग्य आणि आहाराविषययी काय वाटतं तुम्हाला कसं पाहिजे आरोग्य आहार कसा पाहिजे आपला
आहार व्यवस्थित असेल तर आरोग्यही छान राहतं
बरोबर आणि मुळात म्हणजे शरीर ही सर्वतर अमूल्य संपत्ती आहे आपली आपण त्याचं रक्षण केलंच पाहिजे
हो
पैशांपेक्षाही आपल्याला अधिक महत्त्वाचं आहे आपलं शरीर
हो
कारण बिघडलेल्या आरोग्याला पुढे संपत्ती सुधा हार मानते बरोबर ना ताई ह मग त्याच्यासाठी काय करता तुम्ही आमच्या आमच्या आयुर्वेदात आहे ना आम्ही काय म्हणतो अ एक श्लोक आहे स्वस्त स्वास्थ्य रक्षणम आतुरस विकार प्र्रशमनम म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला ताई आता इतिास श्ोकचा अर्थ कळला का
हम् नाही
नाही ना मग आम्ही काय करतो स्वस्त व्यक्तींचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतो आयुर्वेद पथ्य आहारावर आणि जे आजारी व्यक्तींच्या रोगाच क्षमन करण्याच काम करतो
हम् हम्
ह श्लोकातून येत होत आणि आपल्या आपण पथ्य पाळलं तर किती औषध औषधांची गरजच कमी पडते पथ्य जर नाही घे पाळले तर आव ते औषध घेऊन काही फायदाच होत नाही ना मग म्हणून म्हणते पथ्ये सती गदाथस किमौऔषध निषेवने म्हणजे जर आपण पथ्य योग्य आहार विहार घेतला औषधांची गरज खूप कमी पडते पण आपण जर आहार घेतला ना ताई तर औषधांची किती औषधं घेतले तर त्याचा काहीच फायदा होत नाही
बरोबर आहे
त्याच्यामुळे कधी पण आहे ना आपण अ म्हणजे पथ्य जर आजारी पडलो नाही आजारी पडलो तरी पण पथ्य आपण पाळले पाहिजे जास्त तेलकट तुपकट खूप स्पाय मसाल्याचे पदार्थ फास्ट फूड आपले जंक फूड फास्ट फूड बर्गर पिझ्झा हे खूप प्रमाण कमी केलं पाहिजे आजकाल
हम्म हम्
दुध दूध वगैरे त्यातून कॅल्शियम वि्हटॅमिन मिळतात कॅल्शियम मिळतं दुधातून
हो
आणि अ रात्री दैनंदिन जीवनात तुम्ही काय करता
माझं शिफ्ट म्हणजे शेड्यूल घर ऑफिस एवढच रिलेटेड आहे मी प्लस त्यामध्ये डिशनल शिलाई काम पण करते ड्रेस ब्लाउज शिवायचेय साड्या पिको फॉल हे पण चालू असतं माझं साईड बा सईड
मग रात्री तुम्ही काय करता रात्री जेवण वगैरे झाल्यावर
थोडा वेळ बसायचं मुलांसोबत किंवा वाचन करायचं आणि मग झोपायचं अर्धा एक तासाने
हा तुम्ही ना आता दैनंदिन जीवनातमध्येध्ये थोडासा बदल करू शकता का पावली करा शतपावली म्हणजे खूप नाही चालायचं आपले शंभर पावलं चालायचं आपलं डायजेशन चांगलं होतं त्याने आणि झोपता आणि कोणत्या कुशीवर झोपता तुम्ही
डाव्या
डाव्या बरोबर अगदी बरोबर उजव्या कुशीवरर तर झोपायचच नाही ह
म्हणजे रात्री ग्रुपेत वगैरे बदलली जाते खुस पण अस तो ग्रुप त्यांना डाव्या कुशीवरच झोपलेली असते
थोडंफार ठीक आहे पण उजव्या कुशीवर झोपल्यावर आहे ना हृदयाकडे रक्त नेणाऱ्या शिरांवर दाब पडतो
हो होम
यकृतावर पण दाब पडतो तर मग काय करता य डाव्या कुशीवर झोपायचं म्हणजे आपल्या रत रक्ता भिसरण आहे ना सुरळीत होत कारण की आपलं लेफ्ट साईड ला हृदय असत ना
हो
म्हणून आणि थोडक्यात काय आपल्याला रात्रीशी रात्री शांत पुरेशी झोप गरजेची असते
बरोबर
आणि पावसाळ्यात पावसाळ्यात तुम्ही बाहेर जा आण न खाता का
नाही
नाही खाऊ नका उघड्यावरचे पदार्थ अजिबात खाऊ नका आणि रात्री तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपारी ताक घ्या जेवणात दुपारच्या जेवणात डायजेस्टिव सिस्टीमला चांगलं असत आणि जेवता जेवता जेवताना ना हिंग जी जेव गुळ्याचा वापर करा म्हणजे आपले जे आपचन गॅसेस असतात ना ते होत नाही आणि थोडस मेडिटेशन करायचं रोज
हम्म
बर अ त आज वातावरण खूपच शांत आहे प्रसन् आहे
हो
तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटतं
थँक्यू
हम् तुम्हाला समुद्रकिनाऱ्या आवडता जायला
हो
हो ना मला पण खूप आवडतं आणि अ आता आता कोणता सण ये ना सण येईल ना गणेशोत्सव.
हम्म हो येईल ना.
त्याची आपण तयारी करूया एकत्र सर्व
चालेूल ना
चालेल ठेऊ ताई
हो चाल